मी तिर का मतलब मी चालली बाहेर म्हटलं.
ते तर त्याने व्हिडिओ कॉल करून व्हिडिओ कॉल श्लोकले फोन लावला श्लोक. विचार श्लोकनं सगित तरी त्याच्या भेजतही नाही श्लोक परत फोन केला शो अस करा म्हणे दोन फोन असतील तर व्हिडओ कॉल करा म्हणे तुम्ही. तर मग मा सांगतो म्हणे मी कस कस आहे काय पहिले तर फोन केला श्लोकले. रोकल्या नाही का रे तुझे कसे काय आले आले का काय केलं काय नाही. तु न सांगितलं श ना तिले रनुताईचे आले म्हणून.
हां
हा तर मग श्लोक फोन के त्या खरे मा मोबाईल व म्हणजे खरे तुझे कसे काले काय झालत काय कायनाही. केलं काही नाही. श्लोकन सांगितले असं केलं तसं केलं असं आलं तसं आलं मग असं कराय लागतील तसं टाका लागतील. स टाका लागते मग असं सांगितलं श्लोकन मग त्यान कट केला. त्यांना करून पाहिलं पण त्याला काही फावलं नाही. ते काही इंग्लिशमध्ये येतशी नव्ह तेला वाचता येत नशी नव रा
हा हा
हम्म काही का अमुक ते इंग्लिशमध्ये येत होतं ना ते करायचं.
हम्म
म्हणून त्याला काही समजत नसेल परत फोन आला. श्लोक पण झालंच नाही का नाही रे म्हणे झालंच नाही श्लोक म्ह कसं करा म्हणे व्हिडिओ कॉल करा म्हणे तुम्हीच व्हिडिओ कॉल केलो म्हून मग श्लोकन सांगितलं तेव्हा त्याच्यात मी ते दोन रुपये आले ते केले. मग म्हणे आता बाकीचे तर येेऊनच नाही रॅली येऊनच नाही मग श्लोक म्हणे परत दाखवा म्हणे मला. श्लोकले दाखवल्या म श्लोकने हे दाबा ते दाबा मग मेसेज पडला मग श्लोक मान्य मग हे कधी हो ठीक आहे मग दाखव तर नेण्यापेक्षा लोकांनी येत नाही त्याच्या लिहिलंय खाली. की प्रोसेसिंग मध्ये आहे ते सात दिवसात नाही तर चौदा दिवसाच्या आत येतील. असं आहे का मॅम. हो म्हणे मी ना तर माय कंप्लीटच नाही केले असं नाही तसं नाही. आता करील तो कम्प्लीट फाईल.
मी तिला काय बोलली होती पूजाला म्हटलं कंप्लीट करून घे तुझ दुसरे अकाउंट असतील तर ते टाक म्हटलं त्याच्यावर नाही तर मग तु आजच सासू चा अकाउंट नंबर टाक म्हटल त्याच्यावर. काऊन येते काय आपल्याला पैसे देती म्हटलं का नाही देतील तुम्ही ना टास्क केलेला आहे त्याचे पैसे काऊन आनायची तेवढ्याची तेवढे
हा आपल्याला कोण नाही देत आपले पैसे आपल्याला नाही देतील का. काय मी वाईट आहे.
हम्म म्हणे तिचं सगळं त्या गुड्डी जवळ आहे म्हणे. म्हटल मग असु दे ना सां--गायचं कि बा त्यांची पैसे तेवढे त्याच्यावर आलेले तेवढे काउं दे म्हणून.
हा.
नाहीत म्हटलं मग एक काम कर या पोरीचच फॅन पेक ओपन करून घे म्हटलं.
हा होते ना तेच्यावर स्टुडंटच फॉर्म.
साई उठ आणि तो दरवाजा लाव साई तू परत तील दरवाजा उघडून दे लाव का दरवाजा. परतिल दरवाजा उघडून घे, जाऊन घे. अंथोळ्या जाऊन पाणी मारून दे.
झाल्या उचलन भिंती सर्व.
ते क झाड लवकर. ते भिंती उचलल्या तेवढ्याच उचलेल्या अजून ते वरच्या खिडकीचं करायंच बाकी आहे ना? मग हीत हितभरच्या बाकी आहेत भिंती अजून.
हा.
हित हितभरच्या भिंती बाकी अजून बाकीच्या वरच्या उचलल्यात ते बाकीच उचलून झाले. आपल्या तो वरती चालला त्याला वरती नाही जाऊ दिलं मी ना तिसऱ्या मजल्यावर म्हटलं नाही रे बाबा पहिले खालचं ओके कर म्हटलं भिंतती्यांच
हम्म तिसऱ्या मजल्यावर कशाला चालला होता. तिसऱ्या मजल्यावर काय चाला काऊन?
खालच्या मग तेवढ्या झाल्या ना बांधून.
हम वरती बी बांधायची आहे का भिंती?
हा मग त्याच म्हणणं होतं की मी म्हटलं नाही रे बाबा पहिले भिंती म्हटलं खालच्याच बांध. विटा कमी मी पडल्या म्हटलं तर हे बी अर्ध ते बी अर्ध नको म्हटलं.
हा बरोबर आहे.
पाहिलं खालचाच पूर्ण कर म्हटलं तो.
हा बरोबर, आमच्या बी भिती बांधणे चालू आहे. कलर दे उठले होते आज कायमाहित गेले ते उठली ती. संडास बाथरूम चा अजून काही वेळ नाही. तर काल करीन तर काय करीन एक बी खाली उचल ना. मदतला राहायला वाटते का ते संडास बाथ करून दे मग सोडून मग वे मग काही वेळ नाही लागत मग पंधरावी विस दिवसात होईल त्याच काम
स्लॅबच म हे राहतं हा स्लॅबच राहते
आता हे करून घेतो तो संडास बथरूम खाली करून घेईन मग दोन त दिव तोडायला लागतील हे हे तोरण झालं मग या म या महिन्याच्या शेवटी शेवटी पर्यंत धाबा दहा अजून आठ दहा दिवस नाहीकण
हम
कान घे तोडताळ बाकी दोन तीन दिवस तोडताळले जाते च हो भारी असते ना ते तोडायला काही हाताने ज मशीन बी तोडलं
आणि ते चिटकून घ्यायचंय तुम्हाला आता इथून तिथून सगळं चिटकून घेणार आहे तो
हा
ह् म तेच म्हटलं इथून तिथून सगळं चिटकून घेणार आहे ना तो
ह म इकडली बी भिंत तोडायची आहे हे जे आपण बसवत नात खाटला टाकून ती पिंच तोडणार आहे ना
हा मग मी तेच म्हणते ना इथून तिथून त एकच करीन ना आता
हा म्हणून मग ते वेळ लागेल मग दोन चार दिवस जातील ना तोडताड करणे
हम्म
मी तेच म्हटलं मग ते तोडताड केले मग लेवल करतील सर्व ते लेवल केल्यावर मन ते धाब्याच्या बांधते म्हणते लोकण
आता सगळं त्यांच इकडच तुया तो पूर्णच धाबा आता तुया क्लिअर होऊन जाईल
हा हा पूर्ण पूर्ण प्लेन मग तु भाऊज आता पाहून होता मग अ ना मग ते भाऊजी म्हणता करू देेत त्यां नाही मग पाहू आपण दिवाळीच्या वेळेस मग हरषा बसून आपण सर्व
हम्.
मला कायले पैसा नासतात का
काय म्हगलं विनाकारण तुम्हाला तोळायंचय म्हटल्यावर मग काय विनाकारण ना
हा मग मी तेच बोलली तर म्हणे पाह म्हणे जुन्या फरश्या भेटतील तर आठहा हजारात करून तर म्हणे पाहू मग याला काही गरज नाहीवजन जस आहे जसं आपल्याला कोणत दिवसभर वापरा लागत ते सकाळी एकदा काम झाले की कोण जाते कोण राहय दिवसभर बाहे फक्त तेवढं ते कपडे भांडे सकाळचे एकदाच झालं का क झालं मग म्हजे भाऊजीची सकाळ राहिली क आ सर्व काम सकाळीातात फक्त दुपारी जेवणा ललोक म आठवा ते दोन ताटा राहतात दुपारी फक्त बस नाईट असली तर तेव्हाच मग ते भाऊजींचे जेवण हे म ते अंशुतेत ते मी बारा साडेबाराे लोक मग तेव्हा जास्तो वेळ चालते माहि अ जे म्ह म आपले कपडे धुवा ते धुवा मग त्या की त्यांचे धुवा मण डब्बा धुवा हे धुवा ते धुवा कर तेव्हा ज नाही मी तेमला सकाळची स्ूल ते तुमची नाहीईट असली की मायाेी कामनी होता अ सर्व रख रखई करते
अगा ते घरी राहिले कि टाईम होऊन जातो डोक्याला वायावार ते काम वाळून असत आपण
मग काय तर धड कामाती म्हणतेय मी काय बोल अरे पण तुम्ही काही करता नाही पण धडकामात बी म्हणणे लागत आणि धडकशी म्हणणे लागत
मम्म मी थोड अर्धा तास जरी गेले तर माझे सगळं कामं ओके होऊन जातं पण ते घरात राहिले की नाही ते रुंगय रुंग रुंगय रुंग रुंग रुंगरधऊन जाते काम सगळं
म मी तेच म्हणलं ना मा आता ते ते असले ना सकाळ नाईट असलेच नाही ना कि मा अकरा बारा च कामातच वाजून झा सकाळ पाासून उठून जये बरं मी सहा वाजतापासून तरी बारा वाजे लोक कामानी सरतात सकाळची असली की साडेपाचले उठलं की ते जाता तोपर्यंत सर्व नऊ साडेनऊ र्यंत बघून जाे मा का
मग आता हे यांच्यासाठी मी मला जर कुठं जायचं असलं की मग मी पण साडेसहालाच उठून जातील तर माझ बरोबर नऊ वाजतापर्यंत मा धुनं घेणं सगळं आंगुळ विंगूड सगळं होऊन जाते सायसहाला उठ ी पण मंग क पुढं जायचं नसल की मग मला दहा वाजून जात आवरलायचं
मग ते ते असच असते ना
अर्धा तास लेट उतली कि मला दहा वाजून जातात नाही तर मग साडेसहाला उठली की नाही बरोबर नऊ वाजेपर्यंत सगळं कामं होऊन जातात आता उद्या पाारणबी आहे अ गावात परत आरोग्याच शिबीर पण लालय त्याच्यानंतर ते बाई ह त्याचे पैसे दिले त्याच्याकडून ते पैसे पण घेणे उद्या पण परत कामच काम आहे त्याच्यात आता त्या मोदीना परत ते फडणवीस न आता परत हे जाहीर करून दिलंय कि प्रत्येक गटाला एक हे जागात येणार आहे शेती करायसाठी बांबू नाही तर मग मूर घास पेरायसाठी आता त्याचे फोन चालवून जातील बायकांचे
हम्
तथेच म्हटलं आता त्यांन ते जाहीर केलं यास आता त्याचे फोन चालू लहन जात आपल्याला भेटत का आपल्याला भेटत का म्हणून
हम्म बरोबर
आता काय करशून साहेबक
थवडी खिचडीच बनून मला आहे ना म्हणे ना आम्ही खातो कडी खिचडीच बनवून खाऊ घालते कडी खिचडी
गले मसाले भात कर मसाले भात म्हटलं तुमच्या
नाही आम्ही नाही मी आज कडी तस बी पोड्या बी डे दुपारच्या त्यान एकच पोळी खाल्ली त्यान सकाळी पोळी खाल्ली नाही त्याच्या नाशत्याच्या पोळी फो पडले दुपारी श्लोक नाही एकच खाल्ली त्यावे दोन तीन फोड्या पडलेल्या ह आणि भाजी बी पडेलय त्याला म्हणेन खाय तू भाजी पोळी आणि आम्ही व खीचड जाऊे काय करू मग रोज रोज भाजीचा प्रश्न पडते हो बाई मग दोन्ही टाईम काय करू भाजी हो हे आज खिचडींकडेच टलीन आता हम्म आता काय सात वाजता उठली कि दिवाबत्ती करून दिवाबती झाली कि मग तोपर्यंत होतात मा साडेसात हम् खिचडी लावने हम् ते खाला तो येते तोपर्यंत साडेसात वाजता ट्युशनहून मग आला की म्हणेन चल आता घे ता का आणून
त्याच्या पप्पा ला आल्या बरोबर सांगेन तो पैसे आले पैसे आले
तो नाही राहात घरात बा्पा पप्पा आले की तो
थांब परत लावत एक कॉल म्हणून अजून एक